हा तेच असाम असं आहे स्वामींचे सगळं, पण तुमचं तर इतकं कनेक्शन जवळचं म्हणजे तुमचं जाणं होई न झालं.
नाही होत जाणं तेच सांगते ना.
बर -बर ते हो हो बरोबर आहे तुमचं. नाही होत खरंच आहे ते, त्यांची मर्जी असल्यावर ते कुठल्याही परिस्थितीत घेऊन जात
बोलवतात बोलवतात हम्म,
आमचा पण एक ग्रुप आहे. अ त्याच्यामध्ये मग सामूहिकच सेवा देतात. अ श्रीपादांचा आता आम्ही एक सेवा घेतली होती अ एक त्रेपन्न अध्याय, एक महिनाभर म्हणजे त्रेपन्न दिवस वाचले.
रोज एक- एकेने वाचायचं.
हो. नाही सगळ्यांनी आपपला आपापली सेवा करायची, पण मग ग्रुप व आपलं नाव आणि आज काय किती सेवा केली वगैरे सगळं टा सद् मंग स्रोत्र दिलं होतं आ अकरा वेळा बोला किंवा तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जस जसा वेळा असेल तस बोला, एक वेळा बोला, दोन वेळा बोला. किंवा अकरा वेळा बोला, आणि श्रीपादांचा एक अध्याय वाचायचा आणि अ हा आणि खाली आपल नाव द्यायचं की बाबा माझं नाव हे हे आहे मी इथून ही सेवा दिली आहे. असं. हो ती सेवा त्रेपन्न दिवस चालली, ती आषाढी एकादशीला शेवट चा अध्याय होता तिचा.
कालच्या आषाढी एकादशीला?
हो हो.
चांगलं झालं ना उ
हो हो आणि श्रीपादांचा तो ग्रंथ म्हणजे त्यांच्या एवढ्या लीला दिल्यात ना त्याच्यामध्ये खुप भारी म्हणजे असं हो स्टार्टिंगच्या अध्याय मोठे मोठे होते चार-चार, पाच-पाच पानांचे, अ थोडे शब्द पण त्यात, लय कठीण होते, पण नंतर नंतर छोटे छोट्या अध्यायाने एकदम स्टोऱ्या नाही का कहाण्या असतात. छोट्या छोट्या तशा होत्या, वाचायला खूप भारी वाटलं एकदम म्हणजे अंगावर असे शहारे यायचे. अगदी त्यांच्या लीला बघून
''अच्छा''! हा ते आहे तस.
हो, त्यांचा आहेच म्हणजे त्यांच्या अवतारात त्यांनी भरपूर लीला केलेल्या आहेत तशा.
हो.
आणि त्याच्यानंतर मग आषाढी एकादशीला ती सेवा संपली किंवा त्याच ग्रुपवर दुसरी त्यांनी दिली सिद्ध मंगल स्त्रोत गुरुपौर्णिमेपर्यँत कोणाला जस जमेल तस वाचून ती सेवा द्यायची.
अच्छा!
हं! आणि त्या ग्रुपमध्ये असं पण असतं. की अस समजा, आता मला वाटलं की माझ्या घरी एक छोटासा सत्संग घ्यायचाय. तर मग आपण सांगायचं की, माझ्या घरी माझा ऍड्रेस हा हा आहे. अ ग्रुपमध्ये ज्यांना यायचय किंवा कोणी पाहुणे व रावळे कोणाला मित्र वगैरे कोणाला घेऊन यायचय. तर येऊ शकता, आणि मग एक गुरुचरित्राचा अध्याय वाचतात, आणि त्याच्यानंतर आपला तारक मंत्र होतो. कालभैरवाष्टक होत. अं--असं सगळं एकत्र सामूहिक सेवा करायची आणि मग त्यांच्यासाठी काही थोडस चहा कोणी, नाश्ता ठेवतं. जस जसं आपल्याला जमेल तसं, प्रसाद वगैरे
हो चांगलंय ना, उलट ते पण केलं तरी चांगलंय. हं आणि आपल्या घरात सेवा होती, ते पण चांगलं आहे ना ओ.
ते महत्त्वाचं आहे, कारण तेवढी एनर्जी पण येते ना आपल्या इथं
येते हो.
हो हो मग तसं पण आहे त्या ग्रुप मध्ये, आणि ती लोक ह्याला पण घेऊन जातात, गिरणार परत आपला, म्हणजे जिथं जिथं त्यांची स्थळ आहेत ना पिठापूर वगैरे सगळीकडे असं ते घेऊन जातात. मग ते ठरवतात. लोकलनीच जातात, पण मग पैसे जमा करून लोकलची तिकीट करून राहण्याची, खाण्याची सगळी सोय करतात ती लोक
अच्छा!
'हो'! आता ग्रुपमध्ये कारण, एकट्याला जाणं तेवढं सोपं नाही किंवा जमत नाही ना, मग कोणाच्या तरी नादानी हं
'असं त्यांनी ठरवलं'. आता त्यांच आहे की ट्रीप गिरणार वगैरे आहे, पण खूपच म्हणजे हे खूप लोकं जात आहेत, सीटा वगैरे रिझर्व झाल्यात. तर, पण मी ह्या वेळेस काही नाव दिलं नाही, कारण आता हे पोरींच आमच्या स्कूल वगैरे सुरु झाले, तर थोड नाही का ऍडमिशन वगैरे झाल, त्याच्यामुळ ला नाही जमले सात हजार रुपये भरायचे होते सात हजारामध्ये रिटर्न नाही होत. पैशाची अडचण राहतेच. कारण कुठं जरी जायचं म्हणटलं तरी? पैसे भरून पण आपल्या हातात नाही म्हणलं तरी दोन तीन हजार तर पाहिजेत. मोकळ तर नाही जाऊ शकत. की खाणंपिनं आहे म्हणून आपलं हा काही प्रसाद वगैरे तर आपण घेतोच कुठे गेलो
घेतच, घेतच.
हो त्याच्यामुळे मग मी ह्या वेळेस नाही दिलं म्हटलं बघू नेक्स्ट टाईम मी नाव देईन.
बरोबर हो आणि कॉलेजला याला फी पण किती भरावी लागते सध्या?
खूप पाह म आता आमचं पण मुलीच चोवीस हजार रुपये भरले आम्ही पण मग आता कसं निघालय त्यांचा रूल पहिलं थोडं इन्स्टॉलमेंट मध्ये घ्यायचीत. की अर्धे पैसे आता भरा किंवा ऍडमिशन फी भरा. पण आता तस नाही. सगळी फी एकाच वेळेस द्यायची डायरेक्ट.
अरे बापरे!
त्याशिवाय ऍडमिशन कन्फर्मच नाही होत म्हणे. मग एका एका वेळीस तिचे चोवीस हजार रुपये भरले मी. त्याच्यानंतर युनिफॉर्म वगैरे अजून असतात. हा ना.
बीकॉम ला घेतला ना ऍडमिशन त्याचे एक एक लाख पंचवीस हजार का काय? भरलेत. त्याच्यामुळे सगळच गोंधळ होत.
गोंधळ म्हणजे खूप गोंधळ होतो? आणि कसा आपली काही इतकी सेविंग अस ते का म्हणजे?
एवढी नसते से
मग तेच आपण कसं करत करतच पोरांची शिक्षण म्हणा, घरातलं म्हणा सगळंच बघत असतो.
हो तेच ना.
तेच होतं पोरांना सेविंग करून करणार म्हणजे? करणं म्हणलं तर सोप जात किंवा चला सेविंग एक, एक काढा त्यातली आणि भरा फी पण ना आसं
नाही, नाही सेविंग तरी कुठून करणार सांगा ना तुम्ही? सेविंग करायला पण आपल्याला काहीतरी पाहिजे ना चा
पाहिजे आणि रोजचा खर्च आहे तो आहे. महागाई एवढी वाढतीये.
रोज काही ना काही लागतच आपल्याला.
लागतच आणि नको तेव्हा एक एखादा खड्डा येऊन जातो?
येतोच.
खूप दवाखाना म्हणा किंवा काहीही.
काय पण येत, काय पण ते काही सांगून येत नाही कुठल्या गोष्टी.
बरोबर माझं पण मिस्टर आधी आ मोठ, मोठे कंटेनर चालवायचे? एका ट्रान्सपोर्टला होते. त्याच्यानंतर मग आम्ही आता दिवाळीमध्ये ते सोडून दिलं. काम कारण खूप बाहेर फिरणं व्हायचं ना? आता अ त्यांना असं वाटतं की? खूप वर्ष झालं मी केल आता बस झालं मग आम्ही रीक्षा घेतली मग आता रिक्षाच चालवतात. ते हा रिक्षाच चालवतात. आणि घराचा एम आय ज वगैरे पण जातात, त्याच्यामुळे मग लोडच होउन जातो.
बरोबर. मग तुम्ही घरीच असतात?
मी जायचे आधी कामाला. अं पण दिवाळीमध्ये थोडसं माझं पाय भाजला होता. म्हणजे दोन्ही पाय भाजले होते. त्याच्यामुळे मी तेव्हा सोडलं, ते घरीचये मी आता.
अरे बापरे! दोन्ही पाय कसं काय?
मी ते गरम पाणी पडलं होतं आओ. कळतं पाण्याचं पातेलं माझ्या दोन, म्हणजे मांडी घालून बसले होते, ते बरोबर मांडीवरच पडलं.
अय्या, काही खरं नाही.
दोन्ही पाय भाजलेले, दोन महिने म्हणजे चालायला वगैरे येत नव्हतं. अगदी उचलूनच म्हणजे अ ठेवाय लागायचं बाजूला.
अरे बापरे!
हम्म. इ झालेलं. त्याच्यामुळे मग तेव्हा जे जॉब सोडलाय, ते मग परत करायचा होता, म्हणजे पाय बरं झाल्यावर पण मग मी म्हणले की, आता कॉलेज वगैरे सुरू होईल. तर मग ते टाइम टेबल बघून आपण बघू परत जॉब.
बरोबर हो.
कारण पोरींचं छोटीला थोड्या वेण्या विण्या घालायला अजून येत नाहीत. तिला अ आवरूनच द्यावं लागत.
बरोबर ते तर आहेच.
त्यामुळं, हा मोठी करते तिचं तिचं. आता माझं दुखणं होतं तर, आखं घर तिनं सांभाळलं होत. त स्वयंपाक वगैरे करून जायची. तिची दहावी होती आणखीन.
अरे बापरे!
हो. गावाकडचं म्हणलं तरी, कोण येणार आहे? दोन दिवस
नाही हो. ते दोन तीन दिवस येतात जास्तीत जास्त. दोन महिने कोण नाही
कोण नाही थांबू शकत. आई पण माझी आली पण तिला पण थांबायला नाही जमलं. कारण माझी बहीण दोन नंबरची आहे, तिचे आता दहा वर्षापूर्वी, एक मिस्टरांचा एक ऍक्सिडेंट होऊन गेले ते.
अरे बापरे!
ती जॉब करते. बरं झालंय. त्याच्यामुळे आईला पण नाही थांबवता आलं आम्हाला.
नाही ना असं, सगळे प्रॉब्लेम असतात ना ओ.
असतात. हो तेवढं आहे त्याच्यामुळ मग आता जॉब सोडलाय, पण आता बघतीय मी. आता टायमिंग वगैरे ह्यांचं थोडंसं, रेग्युलर बसलं का मग बघायचं. पण पूर्ण वेळ नाही करता येत. पोरं घरी असली, लहान असू, मोठे असू, घरी कोणतरी लागतच त्यांना.
लागतं बरोबर आहे.
हम्म. त्याच्यामुळं म्हटलं थोडसं एक तीन चार तासाचं पार्ट टाइम बघूया कुठ तरी.
हो. ते पण भेटत नाही ना लवकर.
नाही भेटत लवकर आहो. आणि आपल्या म्हणजे मला ना खूप अशी. आधी पण माझं जे काम होत, ते एक ते पाच होत. सगळी काम उर कुण मि निवांत चालत जायचं अंतर होतं. एका कंपनीत मी अकाउंटच बघायचे. आणि निवांत काम होत त. पण मग आता ते पायामुळं सोडलं आता तिथं त्यांनी दुसरी लेडीज भरली. मग आता तिथं नाही जाता येत मला. मग आता दुसरीकडे बघायचं म्हटलं, तर इतकं सुटसुटीत टाइमिंग भेटत नाही. हो. मग आठ तास ड्युटी करा. मग शिफ्ट वाईज करा असं असतंय ते
हो बरोबर
त्याच्यामुळं मग आता सध्या तर नाही पण आता बघायचं चाललंय बघूया आता कुठं भेटलं तर मग करायचं
हो हो
अम्म बाकी काय म्हणता मग
बाकी काय नाही ओ बरं आहे सगळं
हा ना मुलगी स्कूलला तिथंच असेल ना जवळ म्हणजे तुम्ही जिथं राहता तिथं
या वर्षी आम्ही ना नाशिकला ठेवलंय होस्टेलला
होस्टेलला का
हो कारण गेल्या वर्षी तिची चुलत बहीण गेली होती ना आमचं ब्राह्मण समाजाचा तिथं संप्रदाय बादशाळा म्हणून
अच्छा अच्छा!
हा मग गेल्या वर्षी ती गेली होती मग ह्या वर्षी म्हटली मम्मी मला पण पण जायचं तेजु गेली मग मी पण जातो म्हटली करमत गेल्या रविवळीच भेटून आले करमत बोली
मध्ये मध्ये जावं लागत असेल भेटायला
नाही नाही तिथं असा रुल हाय भेटायला पण नाही देत आम्ही उगच आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून गेलो होतो गेल्या रविवारी तरी त्या नाहिच बोल्या होत्या आ फोन केला होता आम्ही येतो म्हणून त्या मॅडम म्हंटल्या येऊच नका आम्ही भेटूनच देणार नाही. तुम्ही एकदा तुम्ही भेटाला बाकीच्या मुली पण मग रडणार त्या पण लांबून आलेल्या असतात. मग आम्हाला तसं नाही करतायेत म्हंटलं मॅडम आम्हाला पाच मिनिट का होईना पण भेटू द्या. कारण त्यांना काही वस्तू पाहिजे होत्या ना त्यांना द्यायची. तेव्हा त्या मुलींना मिीटिंग झाली तेव्हा त्यांनी सांगितलं होत. त्याच्यानंतर आम्ही तीन आठवड्यानी गेलो होतो तर मुलगी म्ह ती मीटिंग कधी झाली मम्मी महिन्यातून एकच मिटिंग असते.
मग त्या दोघी एकमेकींना भेटू शकतात ना आतल्याआत
हा ते आतल्याआत भेटतात दोघी रोज एकत्रच जेवतात एकत्रच झोपतात तर एकत्रच अभ्यास सगळं चालय हो हो आहे दोघे एकमेकींना केला आहे तिथे
हा
पण शेवटी लहान आहेत ना ओ ती सहावीला ह सातवीला दोघी लहानच आहेत. त्यांना जरा आठवण येते तिकडची
येणार की ओ आई वडिलांच्या आठवणना येणार अस
भरपूर आणि वडिलांना तर जरा पण करमत नाही आता
करमत नाही बरोबर आहे पोरींना जास्त जीव वडिलांवरच राहतो आणखी.
भरपुर हो त्याच्यामुळे त्यांचं कसं दिवसभर
हम्म पोरांना लांब नाही ठेऊ वाटत आणि किती काय असलं आपला जीव नाही राहत.
नाही राहत. हम्म आता हेचा मोठ्याचा पण मोठ्याचा पुण्याला ऍडमिशन होत होतं एम आय टी कॉलेजला
हां.
भाऊ आहे ना एम आय टी कॉलेजला त्यांनी ना हे केलं होतं त्या ऍडमिशनचं पण म्हटलं बाबा त्याला पण तिकडं पाठवलं आम्हाला येड लागल काय नको म्हंटलं एकतरी राहू द्या आमच्या जवळ हम्म. म्हटलं नको त्याला राहू द्या आमच्या जवळ ती एक गेली तिजा ती नसती गेली ना मग ह्याला पाठवलं.
पाठवला असतं बरोबर एक तरी पाहिजे पोरं घरात नसल्यावर अजिबात पाय ठेवूशे वाट
नाही नाही काहीच करमत नाही मग.
पण मग त्यांना तिथं एवढं तुम्हाला भेटू देत नाहीत म्हटल्यावर चांगले शिस्तप्रिय दिसतय ते हॉस्टेल.
हो शिस्तप्रिय आहे सगळं.
हो म ते चांगलंच आहे पोरा पोरींसाठी.